हॅलो,
हा बोला. ज हो येतो तुम्हाला.
हो,
हम्म, बरंच. काय नाही बसले नाही तर भाजी फोडणी टाकायची होती मी टाकते म्हटलं नंतर. तू उभ राहूनच पण रायला.
हम्
हम्म, काय चाललंन.
काय नाही मी आता मसूर भात बनवते.
हो का, कसं असतं ते मसूर भात.
हम्म, आखी मसूर जैसे आप आप ''--'' आपण खिचडी भात बनवतो तसं मसूर भात.
हो का,
अद्क लसूून. ची पेस्ट टाकायची फोडणीला.
हम्म,
मुग ज मोगरी जिरा.
हम्म,
कांदा टमाटर आपला कांदा लसूण मसाला.
ह
चटनी पावडर
हम्म.
टाकायचे, तांदूळ धुवून टाकायचे.
हम्म.
आखी मसूर
शिजवायची का अखामसूरला? कि डायरेक्ट टाकायची?
डायरेक्ट कुकर ला. थोडीशी भिजवून घेऊन
भिजू घालायच.
किती ग दहा पंधरा मिनिटं, गरम पाण्यात पंधरा मिनिटं घातलीस
हा त्याच विचार म्ह ती बेज वालायचं
ह नाही गावची असती तर शिजते ना पटकन. आणि हाय ब्रेट असली तर नाही लवकर शिजत.
हम्म
हो चाले काप
मुलं काय करायलेत? मी आता चवळीची शेंगाची भाजी बनवली होती, सकाळी टमाटर चटणी, पोळी, बनवली. भात वरण बनवला होता. हे आता पोरांसाठी त्याचे पप्पा पण म्हटलं मी पण हाफ डे येत आहे, पोराला यायला मोठ्याला मुलाला हाफ डे आहे म्हणलं - त्याला छोट्याला सुट्टी आहे म्हणलं. हे पण बोलले मी पण येते आता हाफ डे, या मग.
हा हा गेलेत कामाला?
गेली सकाळीच, थोडं फार अंग वगैरे दुख दुखत आहे म्हणले तब्येत ठीक नाही, या म्हणलं, आज सुट्टी उद्या तर सुट्टीच आहे. शनिवारची, रविवारीची सुट्टी कालच सुट्टी घेतली होती. पावसामुळे सुट्टी घ्यायला लावली.
हा सूर््यान सांगतो ना सुट्टी आहे. पप्प पण घरी आहे. पाऊस ये, नाही गेले पप्पा.
हा नाही पप्पा येतो म्हणतेत, गेले ड्युटीला लवकर येतो म्हणते.
पाहुणे आले घरी.
ह.
कोण पाहुने आले?
दिदी आली होती त्याची ती शंकर भाऊची मिसेस दोघी जण आले. ते काय पाहुणे आहे काय रे? ते अंकिता आणि अंकिता आणि - दोघी जण आल्या होत्या
हा हा, तेच मी तुला विचारत होते. ते म्हटलं कुठे दिसत नाही ती गावाला गेले की काय?
गावाला नाही ग बाई आता पोरांचे एक तारखेपासून पेपर चालू आहेत. टाइम टेबल आला. मला तर टेंन्सन ये. पोरांना बाहेर जाऊ नका म्हणलं तर ऐकत - - नाही अभ्यास काय करते काय माहिती, काय दिवे लावते, तर रिझल्ट आल्यावरच कळेल पेपर.
हम्म, नाही अक्षता -अक्षता म्हटलं.
ती गावाला गेलती, जाऊन आली.
हम्म.
गेली मला माहित नव्हतो बुधवारी आलो म्हण पुढच्या गेले का झाले, आठ, दहा दिवस. आली तोंड आल मधेच, तोंडाला फोड आलेत म्हणते. तेच दाखवून घेऊन आली होती मी . बस म्हटलं बसली, अन् गेली. मग याच टाळ होत. ते आता विठ्ठल बनायचं मग धुऊन ठेवल होत. तर आता कलर लावायच म्हणलं काय नि नेलपेंट लाऊ काय लावाव म्हणल ते गोल्ड कलरच. तर ती न म्हणली नको नेलपेंट वगैरे काय नको. माझ्याकडे कलर आहे मी कलर करून देतो म्हणे. दे म्हणलं मग कलर करून तिला ते काम दिलं. कलर करून टाळं घेऊन गेली. कलर करून देतो म्हणली.
हा.
तिच्याकडे आहेत ना, कलर वगैरे सगळं. करते ना ती.
हा हं.
हम्म.
अद्वैत पण गेला होता, वारकरी बनून.
हम्म, हो मग आला होता टिक्का वगैरे लावलेला दिसला. म्हणलं जाऊन आला का स्कूलला? हो म्हणलं जाऊन आलं. तिला यांशला बोलायसाठी आला होता. अं टीका वगैरे दिसला. कॅन्सल झालं, मग सोमवारी होत सोमवारच बी कॅन्सल होत झालं आता.
हा.
हम्म, दादा प्रिन्सिपल सर म्हणजे मॅडमच तशी झालं आता त्यांच्या मी उद्या बनवतो म्हणलं हीला घरी. जाऊदे शाळेतलं काही नाही. उद्याचा एक दिवस आहे. सुट्टी पण आहे म्हणल. छान वाटते. आताच लहान मुलांना तुम्ही फोटो वगैरे काढून ठेवला अस चालना मग, उद्या स्टेटस ठेवत असाल की? मी म्हणल, आता जाऊ दे. मी पण उद्या बनवते तिला उद्या तर उपासच आहे. सगळ्यांचा उपवास आहे,
हो.
हम्म. लहान मुलांना पण उपवास त्याच कुठं भाजी, पोळी करत बसा, त्यांना बी उपवास.
किती दिवस सुट्टीये?
आज तर सुट्टी आहे म्हणून मेसेज आला, उद्या तर अं एकादशीची सुट्टीये. परवा त रविवारच आहे. आता सोमवारच बघू आता पुढचं.
हा.
उद्या एकादशी आहे ची सुट्टी दिली. शनिवारी, रविवारी तर सुट्टीच असते . त्याचा अभ्यासे, उद्या एकादशी आल्यामुळे सुट्टी होती आधीच ऑलरेडी. आज हाफ डे दिलाय ना त्याला तर सुट्टी दिली, शाळा सुरुवात झाली नव्हती म्हणून त्याची दहा दहा वाजताच मॅसेज आला. शाळेला सुट्टी आहे. आणि या मुलांना घेऊन जा. म जे गाडीवाले लावले होते, ते गाडीवाले आणून सोडतात, म्हणजे नाही ते पॅरेंट्स ला
हा. का का लेकरं काय खेळतात ये.
मस्ती करू नको म्हणल त्याला सूर्याशला
मस्ती तर करायची
हम्म लागेल कर आता सुट ट्ट्या आहे पप्पा पण आहे म्हणजे घरी नसली अजून आगाऊ पना करते पोरांचं टेन्शन पडतया. कायतरी उचल पाचल चालूच राहते न. हात पाय गुण आणलं बसू दे. हा ब्लॉक्स काढले हा ते खेऊ द्या बस खेळा म्हणा कशावर चेअर वगैरे चढू नका म्हणा टेबल वर वगैरे
नाही नाही खाली जमनीवरती ते हांतरून ते हास्य एक आहे वरची
हम्म हम्म हम्म
ती हे दोघे
हम्म हम्म, हम्म
तेच तो मला म्हणतो की आमच्या घरी पाहुणे आलेत.
अक्षता आणि अंकिता पाहुणे म्हते.
म्हटलं कोण पाहुणे त म्हणतो अक्षता दिदी आली. म्हटलं तिथं पाहुणे कुठे ए विंग मध्ये राहती न रे म्हंटलं.
हम्म.
त नाही पाहुणे ते आमचे म्हणत.
हो
म्हटलं पाहुणे आहेत पण ये लांब कुठे राहतात म्हटलं ए विंग मध्येच राहतात न
हम्म
नाही म्हणतो पाहू
ते पाहुण्यासारखेच आहेत न येतात बसतच जातात पाहुणेच.
हातात पाणी द्याव लागते हाताने घेऊन पित नाहीत सगळं ते पाहुण्यासारखंच आहे.
त्यामुळे ते पाहुणे
तेच म्हंटलं त्याला म्हटलं काय करते मम्मी त म्हणते स्वयपाक करते.
हम्म जेवण बनवत ती कणिक भिजवली उभे राहून ते कट किट मझ्याकडे वेळी पण नाही ते कटर पण नाही आणि चाकून गॅसवर असतात तेवढच उभा राहून बसूनच एक कंटाळा येतो.
मग तेच म्हटल जेंव्हा वी
हम्म हेन ते आज बनवून प्यायला, कार्तिक आला ताक बनवलं टिफिन दिला होता खाऊन आलो म्हंटल जेवयच कसतरी आरामशीर त्याचे पप्पा म्हणाले
पूर्ण जेवण बनवते म्हंटल त्यांच्यासाठी वेळ लागायला.
हम्म.
ते लोक यायला दीड दीड वाजता येतात दीड दोन, हम्म
हा, चालेल चालेल.
त्या गाड्या पण आता लेट आहेत. सगळेच आता चवळीच्या शेंगा सोलून ठेवल्या. उकडायला ठेवल्या तर त्यालाच फोडणी टाकते डाळ भात लावला. मी पोळी करते. डाळ भात पोळी नी हा त्याला ओषी सांगितली थोडंसं - उकडल्याच हा ठेचा. अ कांदा, टमाटर, मीठ वगैरे टाकून ते तेलमध्ये फोडणी टाकते. अ त्यात फ्राय करते झालं सुकलाकि- मसाला नाही टाकत. फक्त लाल तिखट पण नाही टाकत. मसाला नाही भाजीला जास्त मसाला वापरत नाही. आ हा हिरवा ठेचाच टाकते मिरचीचाच. तिखट लागत. हम्म पीठ.
मग काय टाकते.
हळद टाक झालं तेवढच काम होत तिथलेच ना मी करते. हा हा ते दरवाजा बंद केला. ते शिजलेले असतात ना, त्यांच्यातच तेलामध्ये थोडस फ्राय करत. ते ठेचा वगैरे टाकून, कांदा वगैरे टाकून.
हो मग का शेंगदाण्याच कुट टाकता?
हा थोडंस टाकतो.
हा
ह् मसाला वगैरे काही नाही टाकत.
हा
ते मसाला टाकले कि लाल लाल दिसते.
हा
मी हिरवी भाजी करते.
तुम्ही लाल मसाल्यातलं खात नाही का?
लाल मसाला. कांदा लासूनच ना वापरते ते पण कधीतरच वापरते पनीरची भाजी वगैरे करायच असेल. आलूची रसाभाजी वांग्याची रसाभाजी. तेलात टाकते बाकीचे धना पावडर,
मसाला पावडर बनवून ठेवत नाही मग?
नाही कांदा लसून डी मार्ट म त सांते- ते जास्त वापरतच नाय ते करून बी ठेवून खराब होते. वापरत नसल्यावर.
हम्म हम ह पण आमची नाही खराब होत. आम्ही वर्षे वर्षेभर ठेवतो. आमची एक एक वर्षाची बनवतो. आता मी बनवलं ना बघ- मी सात आठ किलोच बनवलंय, ह वर्षभर-
हो का तुम्ही नॉन व्हेज पण खाता ना?
हम् नॉनवेज एवढं जास्त- खात नाही आम्ही पण, ह्याच्यामध्ये लागत आम्हाला भाजी मध्ये. दे मसाला आमटी डाळ वगैरे सगळं तेच असतं.
हा मी आता, आता ते सुखी भाजी बनवते, अन डाळ टाक- तर मी डाळला तर हिरवी मिरचीच वापरते.
ह आम्ही वरन केलं तरच तेवढं ह्याच्यामध्ये टाकतो.
हम्म
नाही तर मग नाही.
आमच्या भाज्यामध्ये पण सु क्या भाज्याच लागतात जास्त ते रस्सा भाज्या जास्त आवडतच नाही ते पाणी पाणीच लागते. हम् वरण.
तीच असते भाजीपण, पण लाल तिखट मधलीच असते.
मसाले ते रोज रस्सा भाज्या तसले तेलकट मसाले ते आवडत नाही मला. ते चेहऱ्यांना लगेच ऑइली ते असं सुट होत नाही मला. चेहऱ्याला, चेहरा ऑइली पडते ते खाल्लं की मसाले वगैरे ते पुळी येते चेहऱ्यावर, सवय नसल्यामुळे. मजा माहेरी नाही खात तेवडं मसाले वगैरे तिखट पण नाही ह् मिडियमच खातो.
हम... तुमच्या इकड नाही खात का? हम्म आमच्या इकडे, आमच्या इकडे तेच असतात. लाल मसालाच असतो वर्ष वर्ष भराचा एक एकद वीस वीस किलो बनवून ठेवतात.
बापरे एक वर्षभर वीस किलो लागता? पाच किलो पाच कीलो म्हणल तर पाच वर्ष जातील मला.
नाही नाही माणस जास्त असतात ना ज्याच्या घरात त्याला लागतात आम्हाला तरी लागते पाच किलो तरी लागत.
हा तेच हा हम्म गावाकडे तेवढे सगळे मास् स असतात तर अ एक किलोच लागते बनव
हम् आम्हाला नाही, आम्हाला जा गावाला प्रत्येकाच्या घरी दहा दहा किलोचा मसाला बनवत होतो.
हम्म
एवढा मसाला लागतो.
बापरे गावी आता आम् सगळे म्हणजे काय तर जिकडे तिकडे आता चार भाऊ म्हणजे जिकडे तिकडे आहे ना एकत्र कधी जात सणामध्ये.